हॅलो.
हां म्हटलं आवाज येतोय काय?
हा आता आला आता आता आला झाला का जेवण तुमचं?
हो आताच झालं.
ओके ओके ओके. तुम्ही मगाशी काहीतरी बोलव होते ते कढीपत्याचं काहीरी सांगत होते.
हा कडीपत्याच ते सांगत होती की कडीपत्त्या मध्ये पण खूप सारे गुणकारी हे हे आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला शरीरासाठी गुणकाररी औषध आहे म्हणजे ते खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढते. अ ज्याला डायबेटीस असेल. तर त रायवाडेच नियंत्रण वग राहतो आणि. हो.
अच्छा डायबिटीस त्याने नियंत्र राहातो का.
हा ज डायबिटीस असेल त्या डायबिटीस नियंत्रण म राो आणि बागचे पण खूप सारे अस. गुणकारी उपयोग आहेत बोलत खाल्ला पाहिजे आपण फोडणी देतो. फोडण्यामध्ये कडीपत्ता वगैरे. पहिल्यांतर ते टाकत जेव्हा मोरे आहे ते पण. खायला घेतो त्यास पहिल्यांद साईड ला काढतो हे ना. मासकडे आता कोण च आहे फोडण्यामध्येच टाकतात त्याच तेवढं का येत तरी येतं बाकी साईडला काढून खा बाकीचं जेवण खाल्लं जातं पण तो पण जानू खायला पाहिजे. अल. हॅलो.
हॅलो.
हा हा आवाज गेलता मघाशी.
हा आता येतोय का. मी पहिल्यांदा खूप खायचं कढीपत्ता.
अच्छा हा मग.
हा दोन चार दोन दोन एक वर्ष आधी ना. जवळ जवळ सात आठ वर्षापासून कडीपत्ता खातो मी. आता दोन वर्ष झाली बंद केलं खायचं कारण की ते कसं व्हायचं मग. अ गॅस थोडस तयार व्हायचा.
अच्छा.
कडीपत्ता नाही पण खायचो मी भरपूर जेवणात आल ना मी तो टा साईडला नाही काढायचो. कडीपत्ता खायचो पण त्रास नाही व्हायचं त्यांना कधी चांगलं वाटायचं उलट पोट साफ व्हायचं वगैरे. फक्त गॅस कस गॅस निघाल्यामुळे थोडंस म ते चार लोकांना थोडं वेगळं वाटत. ना आवाज वगैरे ये ना.
हम्म.
त्यामुळे तर घरी असेल तर खायला काय हरकत नाही घरी असेल एखादा माणूस. कढीपता खाल्ला पाहिजे कडे चांगला आहे स
हो असं नाही की डेली खाल्ला पय काय बोलतेय.
हॅलो आवाज ब्रेक झाला. हॅलो. हा आला. हा हा आला.
अच्छा अच्छा आला का आवाज.
हो आला.
कडीपत्ता चांगलाय म्हणलं म पोटाला.
हा हा चांगलं आहे. तेच. असं काही नाही डेलीच खाल्ला पाहिजे असं कधी. कधी खाल्ला तरी चालतो प न. खाल्ला पाहिजे आपण अजिबातच खात नाही मी अजिबात नाही खात पहिल्यापासूनच.
अच्छा.
हा कधी पण माझ्या तड्यात आला म्हड एक साईड ला काढून खाते
अच्छा
काढ तो आणि मग बाकीच खाते असं कधी खाल्ला नाही फक्त इडली बिडली चटणी मध्ये असतो त्यावेळेस एका दोन, घास खाल्ला असेल पण असं नाही खाल्ला हा आवाज नाही येत का एक मिनिट हॅलो